हा हॅलो बोल की ग?
हा काय करायला लागलाय सा म्हणलं?
हा बसले बघ आवरून. तूझ आवरला? हा तुझ आवरडलं काय म्हंटलं सगळं?
हो हो आवरल आता जेवायचंच हाय.
हा हा आता हे व्हाय लागलंय काय.
आता व्यायला लागलेय सेकंड पडायला लागलेत मगशी
होय काय हां हां बोल मग असुदे. हम आणि काय म्हणतेस? आज काय मग मेनू जेवायला कय बनवतेस?
आी म्हटली भाज्या थोडीच घर
बय हा हा.
का काय हॅलो.
द्या सासूबाई गावात जात
हा हा मग उद्या तर नगं आपताना नाहीला काही बनवल्यास का?
नाही हे तुम्ही काय बनवले?
नाही नाही ते खायलाच घेणार आहेत ना त्या. काही घरातल काय घेऊ जाणार नाही म्हणल्यात. सगळं बाहेरच.
काय घऊन जाणार नाही सगळं बाहेरच खाणार आहेत.
हा म आता एवढसा काही आणि कुठं करत बसायचं आणि काय एक दिवस खावा म्हणत्यात.
ज चपाती भाजी घेणार
काय तसं काही म्हणल्या नाहीेत बाई, काकी घेणार हायत.
अ एक कुठे येऊ मग त्यांना चरला जा मोन उठायला पाहिजे आ
होय होय.
थोड.
हा काय तर खा खायला कोरडं खायला घेतलं तरी चालतं बडंग वगैरे तेण. काय काय असतेच की ग वड्या, बिस्किट असलं.
नाश्ता केला तर पुरी भाजीच करा. लवकर लवकर भूक लागत नाही म्हणजे. कुठं कुठे जेवण मीळत नाही, म्हणजे लवकर आला नाही ते पुरी भाजी ना कस तग धरते ना जरा म्हटते. काय ह
जय
म्हणजे मी असता सुचवलं काय नाश्ता करायला म्ह चार पुऱ्या तर येतेत ना.
होय होय आणि पुऱ्या मोठ्या असत्यात ग हम्म हू
वाटतंय ओ पुढ हे अस म्हणजे अस ते
कय ग आता मिळतय आधीमधे मधे सत्तर रुपय ऐंशी रुपयला ताट मिळतय जिवणपण ते म्हणजे ठिवतातच तेनी
नास्ता जर केला तर ते पोहे उपीट खाण्यापेक्षा तसल
हा हा होय होय, पोहे उपीट काय आपण घरात खातोयच की ग आणि ते पोह्यानं पण पित्त हुतय, पित्त झालं की आणि परत त्रास होण्यापेक्षा आपलं कशाला ते आपलं हे खाल्लेलं परवडतंय आणि पोट पण भरतंय त्यानं आ.
नाश्ता काय करताय मग
सकाळचा नाश्ता काय सुजी, शिरा, पोहे, उपीट कधी तर मग ते भाज्या वगैरे राहिलेल असतय आमटी राह त्यात तेज मग पिट मिक्स करून
म्हणजे ते राहिलेल असत्या आमटी त्यामधेच सगळी पीट घा
हा सगळी पीट लसूण वगैरे चेचून घालायचा. ओवा घालायचा सगळी पीट मिक्स त हिरवी मिरची जरा घालायची नाही तर आपलं तिखट घालायचं. आणि धपाट्याला मळतोय तसंच मळायचं त्यात फक्त ते आमटी घातलेली असते ना त्याच्या हेन मग ते पाण्याचा अंदाजान मग ते मळायचं धपाट्याला किती पाणी लागल
तेज्या हेन हे करायचं. आणि मग ते थापून करायच आपलं गरम गरम तेवढंच नाश्त्याला हुतंय. म्हजे ते भाज्या पण वाया जात नाईत.
हम्म असंच करतोय मग ते राहिल की जरा भाज्या, आमटी जरा राहिली कणी ते घालूनच धपाटी वगैरे करतोय, दुसरं काय नाश्त्याच होत नाही बाई सकाळचं करायचं.
काय
हम्म आणि सुजीची उपीट पण खात्यात आमच्यात सगळी त्यामुळ सुजीच उपीट पण करतोयच.
आजच्या आज
हा, हा हा.
लई काय काय
हा हा, हा हा
त्यामुळं
अ शेवळ्याच उपीट काय कोण खायला बघत नाही आमच्यात
कस मस्त
श्लोक एकटाच खातोय म त्यज्या पूरत करायचं असं हुतंय शळ्याच उपीट
काय करायचा रोज नाष्टा? प्रेरणा
हॅलो.
असा ते
हा बोलकी
काय
आवाज लई याय लागलाय ग दुसरा पण हॅलो हा हा आवाज नाही याय ला लागलाय बाहेरचा वगैरे असा आवाज ल येऊन घेनं पण..
नाही येतात मी कोसायलाेत.
हा हा होय हा हा खर असल आवाज येऊन द्यायचा नाहीये ह्या रेकॉर्डमध्येध्ये ग
होर माहिती क
हा हा नाही आता नाही.
हा
ह
ते चला
हा हा
ज
पोरींचा दंगा यायलाय ऐकायला.
हो पोरी आल्यास ना मध्ये मध्ये असत त्यांना काय सांगितलं किती वेळा काय नसत.
हा हा जरा त्यांना सांगायचं म्हणजे फोन लावलेला असत तेव्हा येत जाऊ नका म्हणून
अ आ
हा ह
भारणं भडणं
होय आ हा
सायलो सा प साठी ब
हा हा दोघी सेम वयाच्या असल्यामुळेच ग मग एकेला पाहिजेल तीच दुसरीला पण पाहिजे ना बसतो असं होतय.
तर सायकल साठी असतय मग तिला पाच राऊंड का तिला पाच राऊंड का. मिस प
हा हा
ह
हा हा हा
मा चलो
मग सकाळचं लवकर उठतात पोरी.
मस्
हा हा हा
अ काय कर झोपल्या ज अस
ह त्यांना झोपच कमी आहे का नाही रात्री झोपतात क नाही लवकर
आमच्या बरोबर झोपत्यात आणि आम्ही घराने ठचालो असं बगलंगर केलं
लयच झोप कमी आहे का त्यांना
त्या बरोबर आमच्या
हा हा हा जागसूद झोपतात घराचं रक्षण करायला आपलं कोण आलं कि ले जागे
आम्हाला आम्हाला एवढं ोप्याय आमच् डोळे उगडत नाही आला झोपं असतो.
हा हा
झोपेत.
वाटते की हो
होय हो आणि आता ह्या दिवस तर पावसाच्या दिवसात तर वाटतंय दुपारचं तर घुटायला नको वाटतय असं दडपून घेऊन झोपा वाटतंय
साडे तीन पा साडेन
हा हा
त्या प इ त्या शाळेतला करायचं म या भात खा ना भात द्यायच पा नाही आपल्याचा कधच वेळगले साडेतीन साडेतीन वाजते झोपायला तिला झोपू का जात पा विचारचत
हा हा हा दुपारी पण बघितलं तुझा मी मिस कॉल आलेला खर मी शाय तच होते आज
म्हण तुम्ही शाळदचीला म्हणलं
ह ह. हा.
केशकडे सुारख आहे.
हा हा. हा बोलकी ग आता उद्या संडे उद्या काही विशेष म. संडेला आणताय रविवारचं नॉनव्हेज वगैरे.
हॅलो!
हा नसतय सध्याला.
नाहीय काय हा.
अ.
मग तुम्ही शुक्रवारचं वगैरे आणत असा
आमच्यात तसं शुक्रवारी आम्ही आणत नाही ना कारण माझं उपवास होत. आणि आता कोण खातपत नाही घरात शुक्रवारच कधी तर पाहुून कोण आलं तर मग असं आणतोय
नाही तर नाही शक्यतो मग रविवारचचत रविवारी सुट्टी पण असते शाळेला श्लोकला पण सुट्ट्या असते मला पण सुट्ट्या असते मग रविवार का चालतय हम् आणि काय हम्म हम्म. हा. मग उद्या कधी जाणार आहेत ग स असूबाई.
चारला.
चार वाजता व हा हा मग झाली काय तयारी जायची.
त्या.
होय हा हा. मग बस न जाणार आहेत का प्रायव्ट गाडी केली त्यांन
प्रायव्हेट गाडी केली ग.
केलेय काय हा. आणि तेच बरं पडतंय म्हणजे ठिकठाणावर जातय ना ते बस न जायचं म्हणलं की स्टँडर. ाततन परत रिक्षाने जावा त्याला आणि पैसे घालवा.
आणि फल.
आणि ते चालायला पण लागणार त्यांना.
ह.
हा.
त्या गावात सं ब केले अस.
हा हा आणि लांब उतराय लागतय लई ते हूं.
सगळं बदललेल्या च आहे ना ओ आता.
होय होय हूं! हा हा! हा हा हा! हा चाल तय ठीवू काय मग हा.